हॅलो
हा बोल.
हा हा याला आता आला ब आवाज.
बोल कि् य.
बोल आता अन्न वस्त्र निवारा.
अन्न वस्त्र निवारा होय. पल्ली ला लइ हस आलत ग काय पोरग्या हसाल्या तीन मिनिट जवळजवळ तिला दोन मिनि ट हसल्यासारखं अक्का मी म्हटलं अहो हण्यासा हसण्यासाठी मी फोन केलेलं नाहीेये बोलण्यासाठी केलाय. बोला हो तुम्ही काहीतरी हसत नंतर बसा कॉल कट झाल्यावर असल काय पाहिजे ते बाई.
होय सांगाल ती मला.
हम्म लई हसवाल ती पल्ली आणि घरात कोणकण असतय असते माझी मम्मी माझी चारू वगैरे वगैरे असल तसल सांगाल्या
ती बघ वरडाली आहे ती वरड आली फोन वर चालू य फोन आणि एक कुत्र्याला वरडा लागले या बाहेर
हम्म हम्म आणि काय मग तुम्ही घेालायच मला बी मला बी खर वाटालाय असं होतंय खरं अभ्यास व्हायला पाहिजे ग एमपीएससी चं चेष्टा नाही बाळा त कसा असते सांग म्हण पेपराला गेले की झिरो पॉईंट पंचवीस काय पाच ना अर्धा मार्क घालूत जर क्वेश्चन चुकला तर ना टीव्ह मार्क असतात म्ह ग त्याला
एक मार्ग आणि चुकलं तर झिरो पॉईंट पंचवीस वजा
होय म्हणजे अर्धाच मार्क मिळणार की पूर्वा
अर्धा नाही ग
हम
एक बरोबर आलं उत्तर
हम आता एक क्वेशन सोडवला म्हण समज त्याला एक पैकी एकच मिळणार ना किती मार्काचा असतो एका क्वेश्चनला मार्क
एक एक मार्क असतोय मग आ तर मिळाल्यात समज तुला दोन मार्क मिळाल्यात आणि तीन प्रश्न आहेत तुला दोन मार्क मिळाल्यात आणि एका मार्काचं झिरो पॉईंट पंचवीस वजा होणार म्हणजे पावभाग
हम ह कळालं कळालं
पाव व जा होणार त्यातन म्हणजे एका तला चौथा भाग वजवणार
असते म्हणाल ते अभ्यास की अभ्यास त्याला करायला लागतोय थोडं लायब्ररीत पण जाऊन अभ्यास करायला लागणार ऑनलाईन घेतलं तरी आपला आप आपल्या भाषेत रोजचं वाचन म्हण समजून घेणं नोट्स पण काढायला लागतात
हा
हम्म हम्म
तिने काय आम्हाला देणारच आहेत म्हणल्यावर म्हट मी काय
हम् नाही सगळं देनार आहेत घर आहे तिने तुम्हाला प्रोवइड कणार मस हम्म मला मी तुमच्या सांग घेऊ वाटालय बाई झालं झालं राहिलं राहिलं अनुभव तर येते खरं अभ्यास करायचं मनापासून असं म्हणाले. तर पप्पा आमच तयार व्हाय पाहिजे तर बा बारा हजार फी आहे म्हणल्यावर.
अर्धी अर्धी भराय भरले तर चालते म्हणलेत नव्ह
खरं दोनच टप्प्यात म्हटला बाई त्यो सर पल्लवी म्हटले की तीन चार टप्प होणार नाही नाही नाही नाही तसं नसत. ग आम्ही सगळं तुम्हाला नोट्स वगैरे आम्ही भारी ह्याच्यात काढून ठेवलेलेच असते प्रत्येकाला ते देण्यासाठी मग ते तेवढं सहा आजार घेणं हेच असते म्हणले
हा हा
मग
दोन टप्पे सहा सहा हजार
हम आणि आता ऐ की आता एम बीसी चौदा जूनला काहीतरी परीक्षा आहे म्हणे की ग पेपरात आलतो बघ ट्ट
आता
एमपीएसीची होय म्हण बाई आता हाय आणि मग आता कधी असते जर तुम्ही आता अभ्यास चालू केला म्हणून समजा क्लास टेन लावून तर कधी निघतात फॉर्म काय आहे.
वर्षांनाच की जून ते त्यांचं कायतरी असतंय गं जून. ते डिसेंबर, मग डिसेंबरला झाले की आणि जूनला आणि मग, सरळं सेवेचं काय ते दोन वर्षानं निघत- त्यात अस कायं आसतंय ते.
बेसीक करणार आहेस की सरळ सेवा करणार आहेस.
बघायचं अभ्यास सगळ्याचा अभ्यास एकचं असते गं मगं एक., अभ्यास करायचा आणि सगळं येईल ते. फॉर्म भरायचं मगं कशात पास होईल ते विला.
होय बरोबरच आहे सोड सगळ्याचा टोटली अभ्यास म्हणजे सगळं वाचून वगैरे. त्याचे नोट्स काढूनं,
होय सि सिलेबस सगळ्याचा एकच असतोयं.
हम.
सगळ्या परीक्षांसनी एकचअभ्यास करायचा सगळीजणं तसचं करतातं. म्हणजे कुठं. आपला येईल ती जागा भरायचा आपला अभ्यास झाल्यावर..
मग ऑनलाईन म्हणजे फोनवर तुम्हाला क्लासेस करणारा, होईल- ते होईल माहिती आहे की ते कळाल सोड मार्कावरचं ते अवलंबून असते कुठली पोस्ट ते- पहिल्या हिला.
हा हा.
हॅलो क्लास ऑनलाईन फोन वर.
होयं होयं.
मग ऑनलाईन रोज ते सर तुम्हाला दिसणार, तुम्ही - अटेंड करणारा ना लेक्चर दोन लेक्चर होत्यात म्हणाला बघ दिवसात.
आज सांगितले तू असं ह्याच्यावर गुगल मीटवर काय ते रेकॉर्डिंग पाठवणारं. व्हिडिओ.
ते रेकॉर्डिंग म्हणली बाई पल्ली विचारली बाइ गुगल काय रेकॉर्ड म्हणला तो सर.
हा.
म्हणलं असं.
त्यांचं ऐपत पण ते असेल गं अस काही तर.
मग एम पीए सी चा अभ्यास जर केला म्हणा आणि कुठे आपला नंबर पडतो म्हणजे लांब पडतो का असं जवळं. वरच्या भागातचं.
काय माहित मी काय ते विचार नाही अजून कुणाला.
ह.
आपल्या इथेच पडत असेल की असे आपले जिल्ह्यात अस तेन.
होयच ते पणं. खरं होईल, खरं झालं तर चांगलंच आहे. जर अभ्यास. अभ्यास करून जर पास झाल चांगल्या मार्कांनी, किती मार्काचा पेपर पेपर आसतोय गं टोटल.
ते नाही ते. परीक्षा कुठली आहे त्याच्या वर्ग वेगवेगळ्या पोस्ट निघतात त्याच्यावरती असणारं.
फक्त आपण पेपर येईल तो द्यायचा.
होय तलाठीचं कायं आता एम पी एस सी कडे गेले म्हण सगळ्या सरळ सेवेचे एम पी एस सी कडे गेले.
होयं, तालाठी स्पेशल त्याला असते तर तलाठीला लय हे नाही म्हणं आता ते एम पी एस सी त गेले की नाही आणि जरा किचकट झाले म्हणं.
होय, त्याला पण आता दोन पेपर असणार प्री आणि मेन्स.
तेच कि प्री आणि मेन्स दोनच आहेत. एक प्री द्यायचा अ प्री मगं मेन्स.
आणि इंटरव्ह्यू बिंटरव्ह्यू तसंल काही देणार नाही मी.
इंटरव्ह्यू नसतच बा, खुळी आहेस काय?
अ एक एकच पोस्ट ला असतात असतात का एक एक पोस्ट ला.
जर लागला तर गव्हर्नमेंट लागलाच की ग मग जॉब तुम्हाला आहे की नाही तुला पल्लीला लागून जाईल करा अभ्यास.
करायचं की अभ्यास केल्यावरच होतय ते नाही केलं तर होत नाही.
हो बाई तू काय जरा हुशार आहेस पुरवा.
र बेस ब ना. असं म्हणू नकोस आमच्या आमच्या गल्लीला आठ दिवस झालं दिवस राहत. तर्र पाणी त्या्यावेला वय पडतेच बारीक.
भारीच आहे की बाई मग पाणीच पाणी
चार आठ दिवस झाल बघ ते काय तर दुसऱ्या गल्ली पाणी सोड का कॉक लूज व्यायला वाटत आणि ते पाणी येत कुठ पाणी सोडले तर आमच्या चावीला पाणी हायच.
हम् हम् म्हण काय म
हा नाई बघा निंवातआहे.
तुमचं कधी आहे मग सावधान.
आमचं सावधान आमचं घर झाल्यावर
सभेत बसणारा.
होय तिकड गेल्यावर बी करायचं की अभ्यास नाही झाल तर अस ते कस एम सी ए केलं तर कॉलेजला पण जायला लागणार होत ग मग तिकंड होणार नाही कॉलेज सगळ हो वैर हे आपला आपलं कामावररलं अभ्यास केलं विषय संपला
हम हम
मग एम एम सी ए केलं तर त्याला इथ जॉब पण नाही आणि दोन वर्ष शाळा व कॉलेजमध्ये
वय आणि करायचं काय का ववान वा त्याच्यापेक्षा असली परीक्षा दिलेली बरी स्पर्धा परीक्षा
होय आणि जॉब जॉब करत करत ब अभ्यास केला तरी चालत का हे
बघू तिकडे गेल्यावर काय व्हईल ते वईल तो निर्णस खरे इथं आहे तोपर्यंत किवा अभ्यास करणार
होय चालते की बाई मीथण कुठ तर बघणार बहि ना तात्पुर तो बघणार मी पण ब काय गडबड गडबड सगळी कोणाचं याचं त्याचं
तर तुमच्यात मग तसं का करतत म लगेच साखरपुडा झाल्यावर लग्न
तसच आहेय म्हण ग लय पण लांबवायचं नसते काही तर अडथळा्या तेते तसं म्हणले जाई ना आवडंच मला माहिती आहे ब काय सांग तुलागनी कायत व्हायला नको मोठा निर्णय घेतला असते त्यापेक्षा चांगले वेळेपर्यंत थांबले तर बरं नाही तर पटकन करून रिकामत तर झालेलं बरं सगळंच मग असं
बोलो म साखरपुड्याला एंगेजमेंट ला लग्नाला वगैरे वगैरे मग दिवाळीत कन्फर्मच आहे व
ब म बघ्या व ब कन्फर्म आहेायच खरं तर म्हणूनच बाई मग कुठलं म मी जर कुठलं तर जॉब केला ता अर्धा नि माहित होणार अर्धा निम काय होणार नाही हो जस झुलाजी घेतल बा तुमच्या स सीएस प्रवा घेतल असतो.
काय उपयोग काय उपयोग करा आम्ही का सीएसच्या जॉबला.
नाही सोड बरोबर आहे तुमचं त्याच्यापेक्षा मी आधीपासून एमपे. केला असत बर झालं असत बा काय डोकच काय हुशार नाही. बघकीि एक्स्टर्नल ला टाकून खुळे इथे एमपीएससी वाली एककांचे एमपीएसी अभ्यास का करतते मग त्यां ग्रॅज्युएशन कंप्लीट नसते म्हणून मग मिळत न कि हम्.
हा हा.
आणि इथं आपण ग्रॅज्युएशन कंप्लीट करून घासून सगळं का उपयोग नाही बाईं ना. हा ज्यात त्या वेळ काळायला ला ते पर्वा बघ बाई मला आता लाय कसं तर वाटालेय बी, आता मला एमपीसी कर वाटली खरं मनाची तर तयारी पाहिजे हुशार आणि अभ्यास करा पाहिजे ग तुम्ही घालाय म्हण मी घेतलं.
खरं जमाय पाहिजे करायच तेवढं.
गणित तन त्यात असतात न मॅथच.
वय गणित थोडी असतात की, मला बी ते गणिताचीच भीती वाटते बाकी
होय बाई सोडवा या पाज बाग नाही त्यातच मार्क जास्त गेलं तर बु सगळं. आपल्याला येऊ शकते मराठी व्याकरण त्याचा अभ्यास आपण करू शकतोय ग.
ते काय बारावी, अकरावी, दहावीच गणित असते. सोपा असते गणित तेवढ अवघड नसतंय वय ठेव ठेव.
हा हा हा.
त्यान ते हेलाय डसू